व्हय आंग टाकल होतो मीन
हॅलो
हॅलो
हॅलो
अ जेवण झालं. येऊन राहिला का म्हटलं आवाज
हा हा येते येते.
हा लागला आता.
हा मला त लागला आता दोन काय दोन तुम्ही लावता?
हा हा तुमची किती हुईला म्हटलं कॉल.
हा हा कालज नाही पाऊस - हे सुरूच होतं आन आज हे वातावरण खुललंय.
हा.
नाय घिण.
हा.
बातूनीचा पाऊस पडला की थंड थंड लागतय आणि असं वातावरण झालं की गरमाय होतय.
हा गरमस गरमस येऊन राहिली म्हटलं तुमची किती कॉल झाले.
हा.
तुमची किती कॉल होईल्यात.
हॅलो. हव आवाजच नई त्याच्यात स्पष्ट लवकर
नाय मग कट नका करू मोबाईल कटच नका करू आवाज नाही आला चालते.
हा तरी मी वर आली बर.
आवाज नाही आला चालते चालूच राहूद्या.
हा माई सुरुच ठेव जा म्हजे परत बॅकअप बाहेर जाता जाता
हा हा जा हम किती कॉल झाले. किती कॉल झाले. म्हटलं तुमचे.
काहीच नाही तीन झाले हा चौथा आहे.
म बेगो मा ते एकोच सैलायो.
माय तर तिथलेचण मवीन. कालही बसते काय जमलं नई रात्री तर बरं मग. अ माहित आहे मामी म्हटलं बारा वाजे तर लोक बोलले बाया या रात्री.
हा ना लागत लागली होती ना कॉल मी तुम्हाला लावली की दोन लागले होती. मीन तुम्हाला लागली होती की नाही.
आता झाले झाले आपले नाही तर मग रात्री म्हटलं जर नाही झाले आता तर गोष्ट सांगू येले.
हा हा.
हा नाही तर रात्री तोलस म्हटलं. म मी काय म्हंतोय तो बऱ्याच जणची ती कॉल झाली.
हा
खूप बायाच झाली म्हटलं तीस कॉल.
नाय ते झाले ना दाहा दहा मिनिटाचे नाही बाई कोणा कोणाचे सेकंदच. केले दहा दहा सेकंद कोन कोन दहा दहा सेकंदच केले दहा दहा सेकंदच केले कोन कोन.
अ कोणती माहिती येते ती झाल्यानंतर अधिक मग दहा कॉल येतात आस यात दिसतात की दहा.
हो का मला आले बाई पहिले आले मले ते. अ पहीले म्हणजे पहिले आल ते म्हे अ मग त आलय फोन फ्रेंड च.
हाव ना?
हम्म.
लग्नय सुरूच हायत बिचाऱ्या आता. हम्म.
हो लग्नी चालूच आहे.
आता आमच्या हे पाटील समाज नाही सो
अव तारखा आहेत ना लग्नाच्या लग्नाच्या तारखा आहेत ना.
बोल लांबत चाललय घ्या वेळस
हा नाही जुलै जुलै महिन्यापर्यंत. आतां लागूंन राहिले आंज रेंज अशी नं येले अ रेंज अशी नं रेंज हम्मं हां
हं अमांवस मोती आंज म्हटलं
नाहीं रेंज होती म्हटलं रेंज अशी म्हटलं यांलेजं म्हणूंन लागूंन राहीले कॉल
हांव कायं
हम्मं
मंग ते सरकांरी दवाखान्यांत
कायं नाहीं सरकांर दवाखांन्यातं नाहीं गेलीं होती नं वं
हंव कायं
हॅलो
हां नां हां नां बोलां नं
आवाजं येऊं राहिलां
हंव हंव येते थोडां थोडां येते
जालूचंठि
हं तेचं म्हटलं
हां ते कंटही झालां आवांज तरी चालुचं तीचं
हां इथं तरं हां कॉल कसां आहे आपलां जो सांधा कॉल आहे तं तसां आवांज तरं बिलकुंल येतं नाहीं
हांव नं खरंच नाहीं येतं म्हणको जावांच येते जं अ हं झाले कायं कामं मंग.
हो हो येते. मी कायं म्हंणीरांईली मी कायं म्हणतं मी फोनवरं. हं.
करशुं हां करणं सु सु सुं करणं सुं. हं हां हं कायं नाहीं पिशंवायमांय पोरगां असं.
हॅलो.
हां बोलां नां बोलां नां चालूंच आहे कॉल नाहीं पायंला कायं पाळण्यांमंध्ये ओमेटीगं केली असंती तरं
हम. कांल तरं सुरूंच होतं पाणी.
हां
दिवसं भरं सकाळंपासूंन
सकाळं पासूंन संध्याकांळपर्यंत
हायं की नाहीं
हो चालूंच होतं
हंम. सांगा आणखिं
कांहीं नाहीं बां.
ते चितोडीची कटलरी चांगलं चालतें कां माम्मी.
कोणांची.
ते रामंदास तंसकडे.
अं
नम्रतां चितोळे.
चितोंडे आपल्यां गावांत कायं.
हम्मं.
आपल्यां गावांत.
हो.
काही माहिती नाही विचारे.
नाही गे होबा तिथंच आहे ब ते शाळा. क तिकडे अंळची हे जीपवा.
हम्.
ते त्याच्या समोरच आहे ना. म्हणजे शर्मा डॉक्टरचा दावाखाना झाला नवीन. दोन तीन घरं झाले की आहे ना. शाळा आहे आणि ते उंबरकरचं घर आहे उंबरकारचं घर झालं कि तिची कटलंरी आहे.
हो काय.
ते आपल्या म्हणजे जची वारखेडची लेखबा आहे तिथ वार ही सोंदाळ्याला दिली.
हा हा.
ह चितोडे म्हणजे चितोडे हिची आहे त तिची मिरगी आहे मिरगे.
हा मी तेचत म्हटल मेरी गेम वर.
सगळं काय म्हटलं किच्या कटलं असं काही नाही.
मिर्ग्या म्हणून ओळखतो मिर्गी.
हा तिझं महि सगळं आम्हाला याच करल आहे तिनं.
हो काय.
हा तिचे कटलरीचे म्हणजे आमच्या्या सगळेट बाहेर सग ऍड म्हणजे माहित. पडते आम्हाला त कतरीच नवीन नवीन पाळायला तर तसं घ्यायसाठी.
हो का.
हा.
हम्म.
सर्व ज्वेलरी पासून स्टेशनरी सर्वच आहे. हम् कॉस्मेटिक हम्म हम्म.
म्हणजे एवढे हाका आहे का ते. आम्ही गेलोच नाही ना मजून ते कटलरी.
सर्व हाय म्हणतात.
हम्.
हा. हॅलो.
हम् हम् बोला ना बोला.
हा हा म्हटलं तुम्हाला काय कामाशीून पडलं जायचं.
नाही मला काही कामच नाही पडलं जायचं.
हं म. गेलतय का मग आता मला नाही कुठे.
नाही गेलोस ना.
नाही काय मग आहेत का साड्या घिड्याची कसं.
आता जाऊ आम्ही.
म्हणजे कुठं जातय तर मग शेगावली की.
अ नाही का नंदुरा नंदरा.
शेगाव नांदुरालाही मस्त भेटतात.
हम्म नंद्रल जातना.
तुम्ही आणल ना ते नागर येऊन.
हा.
हा तेच न मागे.
नाही दोन वेळे आणला हम्म.
आमच्या गावातही आता दोन तीन कटलरी्या सुरू झाल्या बाई.
हो तर.
सांगायला लहान आहे पण मग आता एकीच पाऊन अ असशा करतातच बाया. हा अजून तेस ना
आता आम्ही दोघी बण बांधला म्हणून झालं आमचं ते
शाळेयान बारीक शरीक शाणायान
हम्म
चहा बनला.
हाव ना
चहा पाणी झाला.
नाही. चहा पाणी आता त्यांनी आवाजच दिलत मग चहा ठेवायसाठी
मग
ते तिले घेऊन झोपले.
अधीर आले मी जेवण करू आल ती वर आली म्हटलं आता फोन करून पाय तोकडे हाय. त्याने आवाज दीला मि आता मी फोनवर बोलू राहिली. आताच नेट चालू झाल.
होय का?
आता आई इथेच असतील.
हो
हम् म्हण अजून खाली गेल की मग गुंतली गेतली खाली
म्ह तेरा चहा घे ब होत काव
हा म्हणून म्हटलं जाऊ दे आता थोड्या वेळ तो शाळेेतून आलाच विषय चन्ने गेला,
तुमची देराने म्हटलं चहागेट हतकम.
तीचे सुरू आहे ना कॉलवर.
हो काय हो काय ते आहे का तिच्या?
तर मग पहिले नाही जात.
हा का हा ते तर होल नाही जात हम्म.
तिचे झाले नाही मामी.
हो का
हो झाले. पण तरी झाले सात आठ तर खालीच गेले.
हव काय?
हां.
निजर साथ
आणि तरी ते धरणीत आले. मग काय करता धरणीत आले ते आणि काल रात्री झाली तिझ सगळी,
धरणी देतात असती.
अ
धरणे देतातस म ते,
मग नाही हो ना मग तेच ना आलेस ना मग तिची.
हम्म
तरी पंधरा कॉल चांगले झाले बाकी असेच झाले सज!
मग प्रत्येकी कॉलेज शंभर रुपये हाय!
मग तिचं ते पुढं आलं की नाही म्हणुन तर ते बिझीे हाय.
प्रत्येकी कॉलले शंभर रुपये आहे म्हटल.
हाव शंभर रुपये. कोणी काय म्हणे पहिले जो लावते तो त्याले शंभर अन जो उचलते त्याले अंशी!
काही लावतात न्हाय मना न
खला बाया त्याच्या देल असते जेव्हा आपल्याच्या टास्क? येते की नाही, त्यावेळेस त्याचे पूर्ण नियम त्याच्यावर दीयल असतात.
हा ना. बर्याच जणीच पेमेंट आला म्हटलं याच.
हा.
पेमेंट येऊन राहील बऱ्याच जणांचं.
हा ना आलोशन म आता पहिल्या एवढेच टाकेलंच नवतो विचार येऊन राहिला मला.
हा मॅम तुम्हाला ते विस कॉल झालं तर तिच पेमेंट आलंत का मग?
नाही. मी पेमेंटचं टाकलंच नव्हतं बाई त्याच्यात पेमेंटचं टाकलंच नव्हत. जेवढ वीस केले होते कणी ते पेमेटं टाकलंच नवतं ना.
काय नाही टाकल?
पेमेंटच टाकलंच नव्हतं म्हटलं म्हणजे नाही. फोन नंबर नाही टाकला.
मग मी तसंच केलत ना अकाउंट नंबर नव्हता टाकला.
हम्म,
तर आता मी दोन तीन दिवस अगोदर टाकला.
हा.
तर आता मला त्याच्यात आली नऊशे एकेचाळीस रुपये.
हा.
हा तो अकाऊंट नंबर टाकून जरा मला देना.
हा.
तर आता नऊशे एकेचाळीस ऍड झाले त्याच्यात पेमेंट?
अ हो, मागच्या वेळेस माहित आहे काय आमच्या घरी नाही मला याच्यावरती अश्विन ताईनेच करून दिलं होत तर, ते फोनवर जास्त बोललोच नव्हतो मी सांगतो. माझं
हा, ओके. नाही नाही ते काही दहा तर सेकंद द्याना.
हम्म, काहीच नाही काहीच ते कोणती झाले.
हा ना.
बर ठेव. ह मग मी लावतो इकडून आता लागला तर, हाव झाले.
बरं. एव्हा दीदी ये. ये ये.